कोणा लव तुम्हाला
अलागे
मगासपासून लागत नव्हता कॉल तुम्हाला मग
लागोपाट लागत नसत मार्केट
त्याचा कस संबंध आहे
मला अजून तीन करायच्यात
होय काय
हो हो
त्या अनेक त्या आहेत त्यांचा नंबर मी तुम्हाला सेंड करते की
बाकीचे कोण रुप्लाय द बघितलो मी कोण हे नाही रा नाहीयेत सगळ
आता कस म्हणजे आता जेवणाचे वगैरे तयारी चालू होत्या ना सगळ्यांची
हम् त्यामुळे तुम्हाला ज तुम्हाला जात मी तीन वेळा करून बघणार जवढ वेळ होईल तेवढ्या व तुम्हाला करणारा तुम्ही
चालते चालते ते कराय
होय परत कस आहे त्याला सगळ्यांनी त्यांना टाकून ठेवले पण त्यांनी रि्य वगैरे देना दुपार तुम्ही जच्या ज्यां टाकलं त्यांच्यात फक्त रोगीनेच तेवढं रिप्लाय दिलं बाकी कोण दिलं नाहीय
हम्म हम्म
त्यामुळे बघाय पाहिजे ना म्हणुन म्हणलं काही विषय नाही बाकीच्यानी तुम्ही ज्यांच दिलं त्यातल्या दोघींनी तेवढंच रिप्लाय दिलं बाकीच्यांना टाकलोयनी ऑन पण नाही आणि डायरेक्ट कॉल करायला म्हटलं तर कसं होतय उचललं काय सांगायच प्रॉब्लेम हो म्हला मेसेज टाकलोय मी
प्रॉब्लेमचा काय विषय नाही सोडा बोलायच कार्य ॲप मधून मग आता आपण काय गर्लच आहे की आता एवढा विश
म्हणताना मी लावलो नाही कारण मगाशी त्या तुमच्या समोरच्या म्हणलास ना त्यांच्या पोरग्यांनी फोन उचलला ते लेट चौकशा म्हणताना मी
हम्
बाकी काय विषय नाही दहा दहा मिनटं काय सप लवकर कर पाच मिनिट कस होऊन चालल्यात दहा मिनिटाला मला तर असं कळन झालं काय बोलावं
हम् नाही स्टार्टिंग स्टार्टिंगचे कॉल सगळे पाच पाच मिनिटाचे म्हणजे पहिला दहा दहा मिनिटाचे केलेय नंतर न मग व त्या दुसऱ्यांनी सांगितलं की पाच पाच मिनिटाचे कॉल जरी केले तरी चालतात म्हणून
किती कॉल म्हणजे पहिले किती कॉल तुम्हाला दहा मिनटं करायला लावले
एक दहा दहा कॉल तरी झाल्यानंतर मग पाच पाच मिनिटाच
आता मी तिसऱ ग आत्तापासून चालू केला असता पाच मिनिटं बोलून ठेवला असता ह नाही सिरियसली सगालोय त्यां जरा टामिंग खं सांगतो कमी केलं पाहिजे दहा मिनट म्हणजे कि ली व्हाय लागलंय बोलायला विषय सापडत नाहीये ते एक रेसिपी सांगून ना तीन चार रेसिपी सांगून ते टामिंग संपना झालय
आपण रेसिपी लांबलचकाघ्यायची ना मग
आ
रेसिपीच आपण लांबलचग घ्यायची
कुठली घेतायसा तुम्ही हॉटेलमध्ये काय रेसिपी करतासा कुठली काय काय करता सा
आम्ही बिरयाणी करतो बिर्याणी
हा बिर्याणीची रेसिपी सांगा जाऊदे माहितय मला पण सांगा
पहिला देली राईस घ्यायचं एक किलो
कसला राईस घ्यायचा
डेली राईस
अच्छा
हा परत एक किलो चिकन घ्यायचं
हा जेवढा भात जेवढं तांदूळ घेतलं तेवढेच घ्यायचं
प्रमाण तेवढंच असावं म्हणजे जास्ती म्हणजे जास्त फोडे जातात
अच्छा
पीस जातात ना हा मंग हा एक किलो घेतलं ना ते स्वच्छ धुऊन घ्यायचं त्यातलं सगळं पाणी नितळवायचं चिकन मधलं तोपर्यंत ते पाणी वगैरे तोपर्यंत तांदूळ कनी आपला एक किलो घेतलेला असतय ना ते भिजत ठेवायचं पाण्यामध्ये थोडा वेळ म्हणजे चिकन आपल्या मॅरिनेट शन होऊसतोपर्यंत ते भिजत ठेवायचं. चिकन इकडं पाणी वगैरे नित तळलना त्यामधला की त्या मध्ये जरा आलं लसूण पेस्ट परत लाल तिखट हळद, गरम मसाला, बिर्याणी मसाला परत भरपूर असं घरातलं आपले जे जे अवेलेबल मसाले असतात ना ते सगळे घालायचे त्यामध्ये परत फ्राय कांदा जरास कोथमीर हे सगळं लावून व्यवस्थित मॅरिनेशन करून घ्यायचं जरा पहिला हाताने व्यवस्थित मिक्स करायचं ते त्यानंतर ते सगळं मिक्स झालं ना कि जरा अस तेल आणि दही घालायची त्यामध्ये दही घालून ते पण सगळं व्यवस्थित करून मॅरिनेशन ला ठेवायचं एक पंधरा वीस मिनिटं ते झालं की तोपर्यत आपण इकडं कांदा एक अर्धा किलो आणि टोमॅटो अर्धा किलो ते बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची म्हणजे प्युरी करतो ना आपण सेम तस प्युरी करून घ्याय त्याची पिवरी झाली की मग अ दुसरं पात तिल ठेवायचं गॅस वरती थोडा घालायचे एक पावशेर बर होईल एवढं तेल घालून जरासं जिरं घालून ठेवायचं जिरं घालायचं त्यामध्ये जिरा तडतडले ना जरासं कढीपत्ता असेल तर कढीपत्त अवेलेबल घालायचा थोडासा कढीपत्ता वगैरे झाला की, ती पिवरी केलेले असत न कांद्याची आणि टोमॅटोची ती पण घालायची त्यामध्ये मग व्यवस्थित असं तेल सुटूपर्यंतच चटीत भाजायचं त्याला असं एकदम ऑइली व्हायला पाहिजे. पाणी सगळं ऑब्झर्व व्हायला पाहिजे म तेज् झालं ना की अ जरास चटणी आणि परत जरासं चटणी घालायची म्हणजे तिखटच असते ना बिर्याणी थोडेफार सो चटणी आणि जरा हा जरास चटणी वगैरे घालायच आणि जरासं मग त्याला आणि परत तेल सुटलं ना की ते मॅरिनेट केलेलं चिकन घालून ठेवायचं त्यामध्ये पाणी गरज अस तरच घालायचं नायतर घालायचं नाय नायतर सगळं ते वाफेवरती शिजत एक सेवेंटी म्हणजे ऐटी-नाईटी पर्सेंट शिजलं ना ते की झालं म्हणजे गॅस बंद करायच झाकण ठेवून तोपर्यंत आपण इकडे राईस शिजवायला घ्यायचा. एक सत्तर ते ऐंशी टक्के राईस शिजला ना म्हणजे त्यात जरास खडा मसाला शेवटला घालायचा खरं शेवटला म्हणजे एक पन्नास टक्के भात शिजतो माहिती आहे का? त्या टायमिंग ला अ खडा मसाला घालायचा आणि तेल आणि एक लिंबूची फोड घालायची त्यामध्ये म्हणजे सुट्टा होतोय तांदूळ ते सगळं तांदूळ वगैरे शिजलं कि मग ते पाणी काढून घ्यायचं त्या तांदळातलं पूर्ण सगळं म्हणजे हे पण इकडे शिजलेल असतय ते पण शिजलेल असतय परत आणि खाली एका म्हणजे गॅस वर एका ति ना तवा ठेवायचा जाड आणि ते चिकनच असतेय ना चिकनच पातेलं ते त्याच्यावरती ठेवायचं मग हा राइस केलेला असतोय ना आपण पाणी नितळलेला तो पण त्यामध्ये लेअर बाय लेयर घालून ठेवायच म्हणजे खालीच आम्ही घालतो मोस्टली चिकन सगळं चिकन खाली असताना त्याच्यावररती राईस असतोय मग ते सगं राईस वगैरे घातला कि जरासं फूड कलर आपलं केशरी येलो हे सगळं काय काय आपल्याकडे अवेलेबल असतील ते सगळं घालायचं त्यामध्ये घातलं की जरासं तूप कोथमीिर आणि फ्राय कांदा घालायच आणि व्यवस्थित झाकून ठेवायचं त्याला एक दहा ते पंधरा मिनिट दम द्यायचा दहा ते पंरा मिनट दम दिला ना की व्यवस्थित शिस्ती बिर्याणी आणि छान होत्या खाऊन बघा कधी तर ट्राय करा
ट्राय मी हे अशी नाही करत मी नॉर्मली करते आपण नॉर्मल करतो ना तसं एवढं हे नाही कलर ब्लर घालत नाही आम्ही
होय
लेअरच पण करत नाही नॉर्मली म्हणजे कस चिकन परतून वगैरे घ्यायचं मसाला वगैरे लावून ह भातच हे झा भात घालायचा झालं त्या मसाले वगरे झाल नॉर्मल एकदम नॉर्मली करते मी एवढी झनझट नाही केली म्हणून विचारलं
म्हणजे आता हॉटेलमध्ये म्हणायला गेलं तर मग आपण तसच
असं हा हॉटेल म तसंच कराव लागतय कारण गिरायक व्हय आणि त्यांना आवडाय पाहिजे त्या पद्धतीन कराय पाहिजे
हम्म
तुम्ही शिक्षण काय केलंय म्हण एम एस सी हे केलंय ना बीएस सी केलाय
हो
पुढ शिकवणार आहे का नाही का बस
बस बाऊ येता गला शिक्षणाचा
काऊ
कटात या दोन पोरांना घेऊन जाऊ मी सांगा आई घरातली काम आवरणात आणि बाहेर जाऊन आणि कधी काम कर
राऊून दे हाय ते चांगला आहे
हम्म आहेतत हपे आहेत का आपल्या नवरवरबा
करतत
करते ती
तेच म्हणलं
हम् चालेल आवरा मग तु म्ही ठेव
हा